हॅलो हॅलो नमस्ते माझा आवाज येतोय तुम्हाला...
हा येतोय...
हा.... तर आपण कोणत्या टॉपिक वर बोलणार आहोत...
बालपण...
हा बालपणचं... म बालपणच आपण हा टॉपिक वर बोलू... कि आपण लहानपणीचे आपले आठवण लहान होतो तेव्हा आपण... म्हणजे अ लहानपणीची आठ... पण अशी आहे की लहानपणी म्हणजे कोणतेच गोष्टीची आपल्याला टेन्शन नाही राहायची सगळे घरचे मम्मी पप्पा पातेच बघायचे आपल्याला जेवण आपल्या मागे मागे आपल्याला खाऊ घालायचे आपल्याला शाळेचे कपडे शाळेत सोडायला सगळे ते जायचे आपल्यासोबत तेच घेऊन जायचे आपल्याला आपण स्वतः नाही जायचो
हो ते मजाच वेगळी होती
मजा वेगळी होती खेळायचं
होय तुमच्याकडे कोणते कोणते खेळ होते
खो खो कबड्डी अजून ते काय बोलतात लंगडी लंगडी तळ्यात मळ्यात
आमच्याकडे जास्त करून सुूरपाटायचाच खेळ रंगायचा
हो का हा पण स्कूलची मज्जा म्हणजे वेगळीच होती आजून
हो ना
ते आता पण आठवण येते कि लहानपणीचे आठवण किती छान होती अजून पण आपण लहानच राहायला पाहिजे अस वाटत लहान मुलांना बघून पण तसच वाटत अजून
हो ना
हो आताच सगळं टेन्शन आपल्यालाच घ्यावा लागतो बाहेरचं पण घरचं पण सगळं आपल्यालाच बघावं लागत
हो ते आहेच
तेव्हा मस्त टेन्शन फ्री असायच
टेन्शन काय नाही
पशाचच नाही हा जायचं स्कूलमध्ये जायचं स्कूल मधून आलो की घरी बसायचं खेळायचं अभ्यास करायचं बस एवढंच
हो
हा तुमची आठवण सांगा ना लहानपणाची
काय तेच शाळ जायचं घरी यायचं खेळायचं आणि परत वाटलं की शाळेत जायच अभ्यास नाही काय नाही शाळेत जायचं म्हटलं की अभ्यास टेन्शन यायच अभ्यास काय केलाय का नाही आता सरांचा मार खायचा
हा लहानपणी होते ते वा मस्त शाळेत कंटाळा यायचं तर
पण नको बाबा कधी मोठं होतोय आणि आता मोठं झालं तर असं वाटत
त होतो आहे
ह
ह लहानपणा जॅट पण आपल्याला स्कूलमध्येध्ये जायचं कारण टा आलं की पप्पा आपल्याला घेऊन जायच पण आज पावसाची वाट बघायचं पाऊस चांगला झाला हला स्कूल मध्ये नाही जाव लागेल
हा ना
ते हा पडलं की पाऊस
हो ना आमच्या शाळेत तर पाऊस आला कि सगळ्या खिडकीतन पाणी यायचं
हो
त्याब सगळं बलं व्हायचं मग आम्हाला सुट्टी नाहीतर लेक्चर तरी व्हायचं नाही अशी मज्जा असायची
हो काय आता पण असं वाटतं की पाऊस पडायला पाहिजे आणि बाहेर आंघोळ करायला पाहिजे पावसामध्ये असं पण वाटतो आता पण ह हजारच पडतो.
होय.
होठ
आणि काय म्हणताय जेवण वगैरे झालं.
हो झालं ना तुमचं?
हो झालं की काय केलेलं स्परेशन
अ तेश आम्ही उडद्याची डाळ.
कशी काय म्हणजे कशी बनवतात त ते मला
हो का ते उडी आहे ना तिला आधी कुकरमध्येध्ये शिजून घ्यायचं.
हां.
ते शिजले की मिरची असते. हिरवी मिरची तिला मिक्सरमध्येध्ये पिसून घ्यायचं लसूण टाकून द्यायचं जिरा टाकून द्यायचं.
लसूण वगैरे ते भाजून घालायचं का भिना भाज
नाही मिरची भाजायची मिरची भाजायची ते नाही. कोथंबीर वगैरे सगळे टाकून द्यायचं आणि तिला मिक्सरमध्येध्ये फिरून घ्यायचं नाही तर वाटून घ्यायचं वाटलेला चांगला असतो ते चांगले चांगले लागते उडीची डाळ
हा
मिक्सरपेक्षा हो आणि म्हणजे त्यांना ती डाळ बघून घ्यायची शिजून गेली की मग तिला ना एक काढून घ्यायच एक बाऊलमध्ये आणि तिला ते मिरची सगळे आहे ना ते तेलमध्ये टाकून तिला भाजून घ्यायचं.
हा.
ते झालं की मध्ये ती शिजलेली भाजी आहे ना ते टाकून द्यायचं. ह चवीनुसार नमक वगैरे टाकून द्यायचं त्याच्यात मस्त लागते. देड
मी पण म्हणतेय बनवायचं बनवाय पण कशी बनवायचं तेच माहित नव्हतं. मग तेव वाढतच दिवस हा तुम्ही आता अचानक नाव काढला.
हा मला तेीच मला तीच आवडते. आणि अजून थंडीच्या थंडीच्या दिवसात तर खूपच चांगली आहे आपल्या शरीरासाठी हो आणि जिवारीची भाकरी ते पण हो ती पण चांगली लागते त्याच्यानेच चांगली लागते ती उडीदची दाडांनी
हा ना म्हझे सकाळी म्हणा दाल पण बनवायचच माहित नाही आई बनवायची ना. मग आईला फोन करीन करीन राहूनच गेलं. मग आता तुम्ही बोलला म्हटलं तुम्हाला विचार
आवडते ती डी ची दाल.
हा ना आम्हाला पण आम्ही दोघंच असतो ना त्यामु
अच्छा तुमचं लग्न नाही झालंय का अनमॅरेड आहे तुम्ही
मॅरिड आहे मी
माराड तोम अच्छा.
दोघेचा असतो ना इकडं.
हा हा कुठे कुठे राहायला. अच्छा.
हा वाटत नाही.
हा. पण घरचे स्वयंपाक मीच करते मम्मीला माझाच आवडत.
हा ना मी पण करायची नाआई कड होती तेव्हा पण आता दोन तीन वर्ष कामामुळे सवय मोडले.
हो का.
त्यामुळे तर जास्त लक्षात येत नाही आपण जी गोष्ट सारखी करतो ते कशी लक्षात राहते. असं कधीतरी बनवायचं म्हटलं की मग तिला
ते विसरून जात हो तस ये चांगलंय.
आणि आता जास्त स्वयंपाकात नसते ना त्यामुळे लवकर लक्षात येत नाही.
जॉबला आहे तुम्ही?
हा माझा व्यवसाय आहे स्वतःचा.
हो का कशाच?
ते फ्लॉवर ज्वेलरी वगैरे बनवतात. ना बघा फुलांच्या डोहाळे जेवण वगैरे हा तसले बनवते.
का येत असेल ना त्याच्यात
अजून तरी एवढं नाही आता स्टार्टिंग आहे. जरा मार्केट वगैरे झालं की बऱ्यापैकी येईल ऑर्डर जरा बऱ्यापैकी आहे आता हो मीच बनवत.
कि तुमच्या हाताखले म्हणजे असेल कोणी म्हणजे क्लास वगैरे पण घेता का नाही.
नाही अजून मी क्लास वगैरे नाही घेतले का तर क्लास वगैरे म्हटलं की फी वगैरे जास्त असते एवढं कोण द्यायला बघत नाही.
हा ते पाणी. मी पण घरी शिवण काम करते ब्लाउज वगैरे शिवते मी पण.
हा ते आपलं घरी बसून काम बरं आहे आपला.
हा ते चांगलंय घरचे पण काम होता आणि आपले पण काम होता हा.
हो.
चांगलं आहे ते गोष्ट. मी पण तेच काम करते. हा अच्छा.
म मेहंदीचं पण करते ना.
हा मी पण करते म्हणजे मी पार्लर लावलं नाहीये पण मला मेकअप वगैरे येत मला. आणि मेहंदी पण काढते मी नवरीची पण काढते मी मेहंदी. हो हो ते आता आता तर ते म्हणजे नवरी दुल्हन दुल्हन हे सगळे काढताना हात ते एवढे नाही जमत मला पण ते बाकीचे काढ
नाही नाही मी बाकी म्हणजे ते काढते म्हणजे कोणापासून माझं मी बनवते सगळं. घरी मेहंदी चे कोन सुद्धा मी बनवते हो. आता मेकअपचा पण करत होतील ते प्रोफेशनल मेकअप नाही का तो करत होती क्लास पण अचानक बंद केला नाही तर तो पण झाला असता. हा म्हणजे टेन्शन नव्हतं.
मुल बाळ नाहीये तुम्हाला?
नाही अजून.
हा का.
त्यामुळे तर शिकून घ्यायच. सगळं परत झालं की होत नाही काय मग त्यांच्यातच गुतून जातो आपण.
ते पण आहे. अ करायचं राहिलं तर लग्नाच्या आधीच करावं लागतं. हे पण लग्नानंतर तर काहीच नाही होत मग तेच कामात गुंतून जातो आपण मग मुडबाळ होऊन जातो अजून त्याच्यात जास्त गुंंतून जातो आपण
माझ्या घरच्यांनी लवकर लग्न केलं ना मग मी सगळ शिकवतात ते म्हणतात जॉबला आहेत म्हणजे मॅनेजर आहेत कंपनीत
अच्छा चांगली गोष्ट आहे शिकवताय तुम्हाला पण
हो आताच्या ह्याच्यात नाही ल कोणी ह करत
हो हो तू पोहचलेली कसा माथे अजून ठीक आहे मला तुमच्याशी बनून खूप चांगलं वाटल
मला पण
ठीक आहे ठेवते म हा का हो